हॅलो.
हा आवाज येतोय ना?
काय बोलता? मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय तुमचा?
थांबा हा दोन मिनटं.
नेटवर्क, हा नेटवर्क.
नाही. हो.
हॅलो.
हॅलो.
हा आता येतोय आवाज. काय म म्हटल तुमच्याकडे शेती वगैरे काय करतात की नाही?
नाही घरीच, घरी म्हणजे कंपनीत जात ते.
हा म्हणजे असं कोण, म्हणजे तुम्ही कुठं राहता?
अं पर्सनल माहिती नाही देऊ शकत ना. म्हटलं पर्सनल बोलू शकत नाही ना असं.
हा पण, हा ठीक आहे ठीक आहे.
हम्म तुम्ही काय मॅसे अं सूचना वाचल्या असतील ना तुम्ही?
हो वाचल्यात पण आपण म्हणजे आता कुठे राहता म्हणजे असं राज्य सांगू शकतो ना?
नाशिक.
हा. बर.
तुम्ही कॉल करायला उशीर का केला?
नाही करत होती, तितक्यात तुमचाच कॉल आला.
म तुमचा झालं क मी करते म, हम्म.
हो चालल, हो मी केलाय म तुम्ही का, हा झाल ना का तुम्ही करा?
परत म किती वेळेस करू शकतो आपण अजून दोन दोन वेळेस ना?
आता आपलं किती झाले कॉल? आता दोन- दोन झालेत ना?
हम्म.
अजून मला वाटत दोन करू शकतो.
हो ना.
आमच्याकडे आता म्हणजे लावणी वगैरे चालले ना.
हम्म
म्हणजे आम्ही तर नाही करत पण गावातले लोक सगळे करतात.
हम्म
इकडे म्हणजे भात पिकतो ना खूप
हम्म हम्म हम्म
तर मग लावनी आमच्या इकडं म्हणजे सगळेच करतात भात काय बोलता?
भात पिकतो का?
हो- हो भात सरास हम्म ह्याचेत आता लावनी चाललेय. आता भात लावतील नंतर मग तो मोठा झाला कि पीक थंडी मध्ये येते.
बोलाना ताई काय
लावणी -कापणी ती चालूच असते म्हणजे इकडे.
हो ना. हॅलो, आवाज येतोय?
हो, येतोय.
हॅलो. थांबून आलतं का.
तुमच्याकडे म्हटलं मंदिर वगैरे फिरायचं ठिकाण,
त्र्यंबकेश्वररी. सोमे सोमेश्वर आहे, हो धबधबा य सोमेश्वर. हो
अच्छा ज्योतिर्लिंग.
हम्म.
वगैरे येतात का?
लेल कदीप आलेलयऽ
आम्ही ना आम्ही आम्ही तर नाई तिकडे आलोय कधी,
हम्म.
पण फिरायचं ठिकाण आहे ना म्हणजे, खूप लोकं जातात ना तिकडे त्र्यंबकेश्वरला.
हम्म हम्म.
गर्दी वगैरे खूप असेल ना तिकडे.
हो गर्दी रााहते ना. पावसाळ्यात पाणी राहतात तिथ पण.
हो का, पाणी असतं का.
हो. ह
काय माहीत नाही आता तुम्ही राहता म्हणून तुमच्याकडून माहिती भेटते.
पावसाळ्यात पाणी राहतं ना ना तिथं.
हो, आता मध्ये तिथे काही काम पण चालू होत ना.
हो काम चालू होतं मंदिराच, आणि आता पंचवटी जाऊन जाल ना नाशिक मध्ये, हॅलो.
काय कर,
गोदावरी मधे पंचवटी गंगा,
हा हा..
आता पुर आला होता मागं.
हो, आमच्याकडे पण पूर येतो.
बातम्यांमध्ये बघत असाल ना तुम्ही, दाखवत असाल ना.
हो, पण मी तर नाही जास्त.
पाक. मी जास्त म्हणजे मोबाईल वर आले ना रील्स वगैरे तर मग बघते. म्हणजे समजते ना, आता जे टी व्ही वर येत ते मोबाईल व पण येतच.
हो हो.
ह म ते तिथे बघते मी, असं काय इंटरेस्टिंग वाटलं
तुम्ही. ट्रांसक्रिप्शन त सगितले मला, तर त्याला टास्क म्हणजे? किती असत? पण तिसतंच असतं का?
नाही. आपण जसं करतू तसं आय ते. पन्ना पन्ना पन्नास येेत राहतात ते. ते का छोटे छोटे छोटे, छोटे असतात ना, वाक्य आता मी काय करते. तुम्ही काय करता. अस, म्हणजे ते लिहाच असतं फक्त बाकी काय नाही ते आपल्या होतात जातात म्हणजे माझं आता ते, झालं पंधराशे झाले असतील ते, अजून दुसऱ्यांच तर खूप झालं म्हणजे, आपलं म्हण आपल्याला जर वेल असेल ना, तस आपण करायचं एक तास केला तरी तुमचे दोन जील.
हो का?
नाही... हा म्हणजे ते टप्प्याटप्प्याने असतात पन्नास पन्नास पन्नास येतच राहतात ते टास्क. आता मध्ये तीन चार दिवस बंद आहे माझा तर बंदच आहे तो ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क.. काहीतरी प्रॉब्लेम आलाय.
पाऊस आमच्याकडे पण खूप आहे. कपडे वगैरे पण सुकत नाहीत. घरात सगळीकडे लावायला लागतात तिकडे तिकडे इकडे.
हो..
आणि म आ कपडे आहे इकडे तिकडे लावले का नुसता असा पसारा वाटत ना,
हम,, हम मग,
अगोदर लावते बाहेरच नंतर मग रात्रीच घेतो घरात.
हो.
नाहीतर मग ते ओलच तुमच्याकडे शेकतात का? आं हॅलो
हॅलो
हा बोला. हॅलो
मला आवडतोय तुंदा हॅलो
पाय बोलता
तीन वर आहे म्हणायले.
हो का आम्ही पण मध्ये बांधल्यात दोरे
कपडे वाळून जाता, आता येतोय का माझा आवाज तुम्हाला
हा आता स्पष्ट येतोय आवाज
हम्म, कपडे वाळून जाताव मधे
हो ना, आता पावसांचा असच असतेय. पाया पाड निसता चिखल वल वल पाय
हो ना
म वला पाय असला का सकाळीच चहा
हम्म, चहा बिस्किटचा नाश्ता करत असतील ताई तुम्ही
हो, करते कधी कधीच करते रोज नाही.
आणि रोज
म्हणजे चहा म्हणजे चहा मी घेते पण चाय मध्ये काय खायला असला ना
हम्म.
तरच चहा घेते नाही तर नाही. नुसती चाय मला नाही आवडत ते पेयाला
हॅलो, हा बोला ना.
मी काय बोलले निसती चाय असं म्हणजे पित नाही ओ मी म्हणजे काय चहा मध्ये खायला अस असलं ना
हम्म हम्म हम्म
तर घेते चहा नाही तर नाही.
हो ना.
हो, हा इकडं गावा ठिकाणी म्हणजे एक पाववाला वगैरे असा येतो ना
हो ना.
काढना म्हणजे घेतो खारी वगैरे बटर
हम्म हम्म, तुम्ही शेतात राहता का?
नाही, गाव आहे.
ओके, ओके, ओके.
म्हणजे करत पण दुसरी लोक करतात ना शेती साईडची आहेत ती वगैरे
हो ना
हं
छान वाटतं पण वातावरण हा खेडेगावचं वातावरण पण मस्त वाटतय ना.
हो. इकडं म्हणजे असं ब्लॉ क, मध्ये तरच ते सगल बंद असतं ना म्हणजे सगल्यांच दार वगैरे बंद. पण हिकडे कस गावा ठिकाणी सगल एकत्र येऊन राहतात ना. आता मी तुमच्याकड आले तुम्ही आमच्या का असं असत इकडे म्हणजे घरात तर कोण राहितच नाही सगली बाहेर बसलेली अस तात संध्याकालची वगैरे.
हम्म.
हा ना हॅलो.
हो ना हो हो हो चालल
हा ठीक आहे तुम्ही करता ना कॉल?
हो मी करतील की हो.
करा मग